हॅलो हम्म बोलकी
आवाज कसा काय मोठा येत नाय?
हेडफोन घाल की
हेडफोन हायच की राजाराम बा ब्रा्म समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केल्या. अठराशे अठ्ठावीस मध्ये कलकात्या ते ब्राह्म समाजाची स्थापना केली त्यांनी सतीप्रथा बंद करणे. अरे
काय झालं? हैलो काय झालं ग.
सत्यार्थ प्रकाश पण त्यानिच लिवल्यात आर्य समा म्हणजे दयानंद सरस्वतीनी ह
अजून पाठीमागं हाय मी थांब आर्य समाज म्हणजे काय कुठलं ‌ग सुमे
नंतर बघूया हा तेव्हाच डाऊट काय काय ते लिहून घे वाटलं तर तुला हा म्हणजे लक्षात राहतय वर्षी
मगाशी काय होतं डाऊट हम्म
आत्ताच घे पहिला
गो बॅक टू द वे दास अशी घोषणा केली. होय
थिटोसॉफिकल सोसायटी
स्वामी विवेकानंद मिटावोस काय? मिटोसोफि कल सोसायटीचे मुख्यालय भारतात कोठे स्थापन करण्यात आले आलेर अठराशे पंच्याह तर मध्य न्यूयॉर्कमध्ये स्था झालेल्या या सोसायटीचे मुख्यालय अठराशे ब्यांऐशी मध्ये मद्रास जवळील अड्यार येथे ह हलवण्यात आले. भारतात पुढं काय? ॲनी बेझंट यांनी यांचे काम पुढे नेले होय. सोसायटी थि टॉप सो थिकल थि तो जिओ तोस
मला हेच वर्ष परावेय विचार आलतिस काय तू.
काय?
हेच की त्यातलंच क्वेशचन विचाराल आलतीस का इतिहासाच
काल केलय मीये हे लेक्चर थाव
ए अठराशे त्र्या तर अठराशे त्र्याहत्तर हाय बग ते. ऐक की आता ह्या सत्य हे आलंय बग आणि ते भ सावित्रीबाई फुलेचा एकोणिशे एकोणीस अस काय तर असल मग त्यांचं.
ते सावत्रीबाई ज्योतिबास एक समानच होतीत. एकोणीशे कुट
तवाच सेम फेज मध्ये होते तेनी, एकोणीस तिकड कुठ जात्यास तू.
तरुण बंगाल चळवळ मुख्य प्रणिती. हिनी विविएन डेरोजिओ.
अ सुम्मे लई हुतं बई.
हम्म.
ब्राह्मण लोक लय अन्याय करत होतीत. जातीबोध बे वेदने नुसतं ब्राह्मणच वरचे जात. तीनने लेयर् हुतीत. एक नंबरला ब्राह्मण, दोन नंबरला अन तीन नंबरला शूद्र.
अडुसष्टावा क्वेश्चन बघ? रिनी डिवएन डेरोजिओ. अच्छा मुख्य प्रणिधी? तरुण बंगाल चळवळ.
हिनरी हिनरी.
हेनी विवियन डेरोजिओ. हिंदू कॉलेज कलकत्ता येथील शिक्षक हेनी डीव्ही डिव्हियन डेरोजिओ आ? काय हाय रे बाहेर? गाडी का कायतरी करणिये.
अठराशे वीस ते अठराशे तीसच्या दशकात तरुण बंगाली विद्यालयांमध्ये जहाल
विवेकावाद, विवेकवाद आणि मुक्त विचारांचा प्रसार करण्यासाठी हि चळवळ सुरू केली होती. व्हय अलीगड चळवळ कोणाशी समीत आहे? सीर सय्यद, अहमद खान. मुस्लिम समाजात आधुनिक आणि पाश्चात् पश्चात्य शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड चळवळ सुरू केली. त्यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये मोहमेद मोहम्मेदून अँंग्लो ओरिएनटल कॉलेज. हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म ची स्थापना केली.
सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी
गोपाळ कृष्ण गोप
आणि यांनी एकोणीशे पाच मध्ये पुणे येेते देशील सेवा जर कर्त्यांना प्रशिक्षण करण्यासाठी उद्देशाने म्हणजे सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना करण स्वदेशी चळवळ अधिकृतपणे केव्हा सुरू झाली? सात ऑगस्ट एकोणीशे पाच. बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी सात ऑगस्ट एकोणीशे पाच रोजी कलकाता येथे टाउन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत स्वदेशी चळवळीची अधिकृत घोषणा करण्यात आली आणि विदेशी कपड्यांवर बहिष्काराचा ठराव मंजूर झाला अँ काय पण मानस करत होतीत नई अगोदर अं
चहा फान करण्यासाठीअ अगोदरपासन अदोगरच करणारी माणस आल्यात एकोणीशे पाच मध ये झालेल्या बंगालच्या फाळ थांब बंगालच्या फाळणीचा
हेनी बरोबर क नई वर्षे ह्याच्यानुसार दिल्यात. बघ सगळं बरोबर पहिल्यापासन म्हणजे चौदाशे आठ ते वास्कोद गामा आलता कनी अठ्ठ्या्णव मध्ये तवापासून दिल्यात ब हे सगळ
म होयच की.
आता काय आलवय मग व्हयच की म्हणायला.
हम्म ठेव
हम्म हेच की ठेव हल